हॅलो हाय ऐकू येतय?
हो तुम्हाला
नाही हो तुमच्याकड‌ रेंज नाही वाटत खरखर तय.
हा हा जरा पाऊस सुरू आहे ना इकडे.
ह हा जेवन झाल.
हो तुमचं झालं.
हो झालं ना काय होतं आजचा मेनू?
आज ना काजू मसाला बनवलेला घरी.
हा
आणखी चपाती बनवलेली मटकीची उसळ बनवलेली. वांग्याची भाजी बनवलेली. आणि आमटी बनवलेली भात बनवलेला.
हा
आणि आणि काय राहिलं बर?
बुंदी लाडू
अश
हा आमचे
आज ना आमच्या घरी
आज काय स्पेशल होतं काय?
हम्म
प्र आहे हॅलो
हा हो हा
हॅलो तुम्हाला काजुची रेसिपी माहिती आहे का ओल्या काजूची. कशी बनवता?
अम्म काजूसाठी ना,
हा
काजू घ्यायचे काजू गरम पाण्यात भिजत घालायचे,
हा
धुवायचे गरम पाण्याने.
वेत दा
आणि थोडे काजू ठेवायचे बाजूला. ते तेलामध्ये तळून घ्यायचे,
हो
अणी ते भिजवलेले काजु असतात ना, ते भिजवलेल्या काजूची पेस्ट करून घ्यायची.
हा
आणि थोडी टमॅटो प्युरी करून घ्यायची.
का
आणखी मग कडईमध्ये तेल घालायचं. च तेव्हा ते खडे मसाले करायचे काय? तमालपत्र, दालचिनी, तव कांदा घालायचा थोडा आणि परतून घ्यायचा नंतर न ते टोमॅटो प्युरी घालायच त्यामध्ये. ते जरा तेल सुटेपर्यंत फिरून घ्यायचं म्हणजे परतायच नंतर मग त्यामध्ये आ पले मसाले गरम मसाला थोडा लाल तिखट, हळत आणि परत धन पावडर, जिरे पावडर सगळ घालायचं आणि त्याच पण ते सुट टेपर्यंत थोडा वेळ थांबायचं पाच दहा मिनिटं झाकून ठेवून शिजवून घ्यायचं. आणि मग लास्ट ला आपण ती काजूची पेस्ट बनवलेली असतिया ना ति त्यात ओतायची आणि ते जरा परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायच. मग परतून जरा थोडी मंद आ चे वर पाच मिनिट शिजू द्यायचं. आणि नंतर मग तळलेले काजू वरून टाकायचे. कोथिंबीर टाकायची वाटलंच त आपल्याला थोडं क्रीम वापरायच फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून घेऊन ती टाकायची. थिकनेस पसा थिकनेक थिकनेस पणा येतो ना त्यामुळे.
हा.
कारण ग्रेव्ही मस्त होते काजूची.
होते.
अं म ती चपाती सोबत खाऊ शकतो किंवा नान, बटर नान म्हणजे ते बटर नान किंवा सादे रोटी कशी घरी बनवायची मैदा घ्यायचा थोडा आणि मैद्यामध्ये दही घालाय थोडा बेकिंग सोडा घालायचा. आणि ते मळून घ्यायचं आणि एक दहा पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं झा कण ठेवून.
हो.
आणकी दहा पंधरा मिनटां नंतर न लाटून घ्यायचं. लाटून घेतल्यान आपला तवा असतो ना चपातीचा, भाकरीचा त्यावर एका साईडने वरच्या साईडने पाणी लावायच त्याला पोळपाटावर. रोटीला वरून आणि ती सा ती साईड हाय ना ती तव्यावर पालती घालायची.
हा.
आणि दोन्ही बाजून शेकून घ्यायची रोटी किंवा कोळशाची कोळसा पटवून कोळशावर शेकून घेतली तरी पण चालते.
आता कुठं कोळसा भेटतोय सगळी गॅस वरच बनतात.
भेटतो आमच्याकडे आम्ही साठवून ठेवलेला आय कोळसा.
होय?
हो.
हा हा.
म्हणजे कधीतरी केव्हातरी रोट्या बनवण्यासाठी कोळसा लागतो. नायतर मग जास्त झाला तर आम्ही विकत पण देतो लोकां म्हणजे आमच्याकडे कोळसा घेणारे लोक येतात ना.
हं हं
त्यांना तर देतोय विकत.
ते वरडत येत्यात की कोळसा घेणार काय म्हणून.
हा
हम्म
त्या कोळशाचा वापर त्याने ते भाता वगैरे चालवण्यासाठी करतात.
हां
कोयत्यांना धार लावने.
ते घे साडीच समाज असतो ना त्यांच्याकडे हो वापरतात हम्
त्यामुळे कसं आहे ना नैसर्गिक जे संपत्ती असते झाडे म्हणा पाणी वारा पाऊस
ते कधी संपत
संपत म्हन म्हणजे लाकूड आणून त्यावर आपण जेवण बन शकतो तो किंवा त्या लाकडाच घर बांधू शकतो, लाकडापासून वस्तू तयार करू शकतो
हो
आणि लाकूड कुठल्या कुठल्या प्रकारे उपयोग होडी बनवण्यासाठी दरवाजा बनवण्या वण्यासाठी अस प्रत्येक कामासाठी किती उपयोगाला येतं लाकूड आणि सेफ साठी लाखो रुपये आणि ते जळून पण त्या कोळसा पण उपयोगाला येतो तो, म्हणजे झाड हे कितली प्रकारे उपयोगात येत आपल्या.
होय होय
हू
परत ना ते जा त्याच्या झाडावर ते सध्या कसं चालू आहे इकडं आपल्या झाड ते ना त्या झाडावर घरं बांधायची म्हणजे डेकोरेशन करायचं.
हा झाडं पोखरायची
हा.
आणि त्या झाडाना शेप द्यायचा.
शेप द्यायचा पण ते एक प्रकारच ते पोखरण म्हणजे ते निसर्गाचा ऱ्हास झाल्यागतच हाय.
नाही पण मुळे असतात ना खाली झाडं जिवंत राहतात ना पण
राहतात
झाडं जिवंत राहतात फक्त ना अ आपल्याकडे पायऱ्या बनवतात ना सिमेंटच्या
हा.
ते पायऱ्या बनवतात फक्त खालून आणि झाड झाडाच्या फांदीला टे लगतच असं झोपडी बांध बांधली म्हणजे दोन फांद्यांच्या मध्ये झोपडी तयार केलेली असते.
हं, हं
अशा प्रकारच ते असते.
हो, हो.
हं, हं पाठीमाग कोणतरी बोलतयं का?
हा, जरा आवाज कमी करा. आणि मग ते नंतर अ हम्म, आम्ही एके गावाला गेलेलो.
हं, हा...
अं आम्ही एका गावाला गेलेलो. आणि आण् तिकडे ना चंदनाची भरपूर लागवड केलेली. चंदनाची झाडे होती भरपूर तिकडे, मग चंदनाचं लाक लाकूड पण खूप कामाला उपयोगाला येत ना होय, हं तुमच्याक कुठ कुठली झाडं भेटतात?
आमच्या इकडे आता आंबा हाय, चिकू हाय. नंतरन फणस हाय, फणस काय मग
याच्या पर्यावरण दिन आता झाला का अजून यायचाय?
हां.
आणि बहुतेक एकवीस जून ला असतो का पर्यावरण दिन?
हा झाला परवा, शेतकरी दिन नाही, नाही झाला.
कारण का पर्यावरणा दिवशी प्रत्येकानी एकतरी झाड लावाव असं मला वाटतं ना.
हो,
म्हणजे आज ना उद्या चार -पाच वर्षांनी का होईना त्या छोट्याश्या झाडाचं मोठ्या वटवृक्षात किंवा व क्षात रूपांतर होत. आणि झाडाचा अगदी फांद्या म्हणा, पान म्हणा प्रत्येक कणनकण वापरासाठी होतो झाडाचा.
हो,
आणि झाड लावल्याशिवाय पाऊस पण पडत नाही ना म्हणून सगळ्यांनी एकतरी झाड लावावं असं मला वाटतं.
हो,
हा,
आणि कस आहे सांगु का ते प्रत्येकान जर आपल्या वाढदिवसा बद्दल प्रत्येकाने एक-एक जरी झाड लावलं तर ते काय माण माणसाच्या आठवणित राहतं ना, हो
आणि चार -पाच वर्षांनी ते झाड सावली देते, फळ देते. खायला अन् बसायला जागा देते ऊन लागल्यावर.
हा, पर फळ, फुल, पान, फोड
आणि जिथं जिथं झाडं आहे, तिथं हवा शुद्ध राहत्या ना.
राहते ह, दूषित-शुद्ध करून देण्याचं काम हे. कुठल्याही यंत्राकड नाही, पण एकमेव हा निसर्गातून मिळालेला. दागिना आहे झाड हे.
हा.
तयार होतो.
हा. हा. आणि म्हणजे. ते कसं ऑक्सिजन अ, बाहेर टाकतात ना.
आ.
झाडांची पानामधून, ऑक्सिजन, बाहेर पडतो ना, जास्त प्रमाणात.
हो त्यामुळे ते.
कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात जास्त.
हो.
ऑक्सिजन बाहेर फेकतात.
मार
शुद्ध हवा ते जिथे-जिथ-तिथ हवा शुद्ध राहत्या.
हा एक मिनट हा.